हॅलो. आवाज येतोय का?
काय करताय?
काय नाही बस चहा चालू होता. आता पाच वाजले ना?
ह ह
हा सुरुवात बस तुमचं झालं चहापाणी
होन जालं झाला
घेता क घेता कशा हो हो का तु मला आवड का मी घ्यायच मला पण आवडत ह पण मी आता सध्या बंद केले थोडस हेल्थ इश्यू मु आणि ऊन नामुळेय वगैरे. एवढं बस कि दिदी ह त्याच्यामुळे मी. रा बले वाड वायचे. वजन वाढवायचं आहे वजन वाढतच नाही.
मग डायट वगैरे फॉलो करा ना.
सर्व केलं डायट फॉलो केलं असं थोडं माझे हेल्थ इश्यूचा पण प्रॉब्लेम आहे थोडस. हॉस्पिटल वगैरे करायला त्याच्यामुळे पण थोड्या गोष्टी आहेत.
बघू आता वाढवायचंय सुरू आहे. थर्टी नाईन के जी होत खूप मुश्किल दोन वर्ष फोर्टी फोर के जी झाले पाच किल वाढले.
हा हा हा.
बघू आता सुरू आहेत प्रयत्न तरी वाढवायचे.
हो.
तुमचं आहे का मेंटेन वजन वगैरे. खू म एक्सरसाइज वगैरे करता काम.
नाही
एक्सरसाइज वगैरे करता का
नाही नाही
ह मग
म्हणजे हाईट प्र्रमाणे आहे वजन माझ व्यवस्थित
कु ला म्हणझं वजन पंचावन्न किलो तरी पाहिजे पन्नास ते पंचावन्नच्या मध्ये पण वाढतच नाही माझं काय म्हणजे पहिल्यापासून डायट म्हणजे डायट वगैरे
फ्रूट वगैरे असतात किंवा मग ते हे भेटते ना
प्रोटीन वगैरे नाही प्रोटीन मेडिसिन वगैरे नाही घेत कारण ते पण हेल्थ सा चांगलं नसतं प्रोटीन वगैरे किडनी खराब होतात नंतर आणि पिरियड्स पण मग थोडेसे हे होतात त्याच्यामुळे ते नाही घेत पण फ्रूट्स वगैरे ह्या गोष्टी घेते फळ वगैरे घेते त्या सगळ्या गोष्टी करते मेंटेन बघू आता काय च म हा म्हणजे काम वगैरे तर पुरतात का तु मला काम असत घरी आता घरी म्हणल्यावर काम तर राहणारच का मस्त माझं जेवणही प्रॉपर आहे जेवण ह प्रॉपर आहे माझं तीन टाइम पण काय माहिती वजन वाढतच नाही
हा हा
थोडंसं आता बघुत एक्सरसाईज वगैरे करावं लागेल असं म्हणतात सगळे जण की एक्सरसाइज केलं की भूक लागते येत
हा ते तर आहे तू म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन्ही टक
ह लोन टाइम करावा लागतो पण थोडस लवकर वगैरे उठून करून
हम्म हम्म
लवकर उटला जात नाही ना मग सकाळी बघू आता कर करायचंय मला थोडस वजन असेल तर ना कस थोडंसं म्हणजे जे जाड पदार्थ आहेत ना शरीरासाठी हलके फुलके खायचे म्हणजे जाड जोड जातात शरीराला ते पाजे नाही तस सगळंच खाते फक्त नॉनव्हेज वगैरे घेत नाही पण बाकी सर्वच खाते मी आणि फक्त दुधाच्या आवत नाही मला बाकी तर सगळ चालत तरी काय माहित वजन वजन वाढतच नाही बघू दुधात जास्त प्रोटीन असतं प्रोटीन असतं असं दुध प्यायला आवडतो नुसत पण अस दुध बाकरी सोबत कुसकरून खाण्यासाठी किंवा मग त्याचे पनीर चीज वगैरेहे अस असे पदार्थ आवडत नाही तूप वगैरे दही ताक खाते फक्त दूध तूप वगैरे हे गोष्टी आवडत
हम्म ह तूप तर चांगलं असतं म्हणजे तुपामुळे
तुपा मुळे जास्त म्हणजे प्रोटीन मिळत तुपाने ह् पण काय माहिती नाहीच खावाट जेजेजे वाढणारे पण शरीर वाढणारे पदार्थात ते आवडत
तुम्हाला मग कसं वाढणार
आता बघू सुरू आहे करायचंय मला पण आता ह एक दोन महिन्यामध्ये कमीत कमी दोन चार किलो तरी वाढावं
तर मग काय होत त्यांच्या मुळे पण बाकी पण केळी वगैरे म्हणजे डेली चे म्हणजे दोन तरी केळी खायची केळी वगैरे तर घेतेते
रोजच म्हणजे, रुटीन मध्ये चालू ठेवाव लागतं, कि मी खारीक
अच्छा. तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो करून आणता. ह वााढते म्हणतात केळी, दूध वगैरे खाऊन हे ते-
हम्म हम्म.
हुं. कधी ते अस म्हणजे मला कि नाही डाईट कराव लागतो वजन कमी करण्यासाठी मला डाईट वज वेट लॉस करायची गरज नाही, गेन करायची तुला. सूटच होते आणि वजन नीट नसल्यामुळे तब्येत नीट नसते, मग काय घालायला वगैरे पण व्यवस्थित येत नाही. खूप गोष्टी मॅटर करतात. हेल्थ इश्यू वाढते आहेत परत तसं फॅशन सेन्स, मध्ये पण मग प्रॉब्लेम होतो. कपडे वगैरे घालायचे मी म्हणलं, तर मंग थोडस हे होत. ह हम्म.
ह.
विकनेस वगैरे काही जाणवतो का? विकनेस वैगेरे नाही जाणवत मला काही. असं काही प्रॉब्लेम नाही मला, विकनेस जाणवतो किंवा अंग दुखतं, हे वगैरे असं काहीच नाही. हम्. पण काय माहिती, वजन वाढतच नाही माझं पहिलंपासूनच, म्हणजे आता माझ्या लग्नाच्या आधीपासूनच माझ वजन थर्टी नाइन होत आता ह्या एक वर्षात थोडंसं, म्हणजे चार, पाच किलो वाढले. प्रॉब्लेमच आहे मला पहिल्यापासून, काय माहिती.
हम् हम् हम्.
तुमच्या आता बॉडीवर डिपेंड करत, म्हणज तुमचं जेवण प्रत्येकाच आता काही जणच काय असत. काही खात नाही पण त्यांच शरीर पहिल्या पासन चांगलं असतं. तर मग मी खाते भरपूर. असं नाही की मी खात नाही, किंवा काही पण माझं शरीर मग ते हे मला ते थोडं पाईल्स पण त्रास असल्यामुळे, थोडस खायला पण हे होत कशाच त्रास? मूळवेदाच.
हम्म हम्म.
त्रासच दित मग ते.
थोड म्हणजे वेगलं असते, जास्त मसालेदार वगैरे पदार्थ घेतले ना तर फॅट
हा. बरं मग हा. फॅट वाढतं पण मसालेदार वगैरे तेलकट, तुपकट खाल्ल्यान वाढत म्हणतात. गोड खाल्ल्यान. पण वाढत म्हणतात पण मी तळ े खाते, गोड खाते, सगळ खाते, अस नाही की मी कुठली गोष्ट खाते फक्त तूप आणि दुधाचे थोडे दोन तीन प्रकार खात नाही. पनीर, पनीर आणि तूप या दोनच गोष्टी जास्त आवडत नाहीत मला. बाकी तर सगळंच खाते मी. हम् ह् हम्. आमच्या घरी कस व्हेज, नॉन व्हेज, वगैरे चालत नाही म्हणजे बाकीचे सर्व खातात. माझ्या मम्मी बाबा च्याकडें कुनी खात नसल्याने मग मी पण नाही खात
हम्म हम् हम्म.
त्यामुळे पण आता म्हणतयात सगळे जण, एक अंडे चालू करा रोज खा एखादा तरी अंडा. ते पण आपल्याला सवय नाही.
त्यात पण म्हणजे, उष्णता राहते, लेडीज साठी तेवढं.
प उष्ण अंड्यात पण खूप उष्णता राहते. पण नाही आप त सवयच नाही त्याच्या मुळे ते तसले अंडे वगैरे काही खावू वाटत नाही. आता बघू, एक्सरसाइज सुरु करायच. सुरू आहे. मेडिटेशन, थोडस योगा, वगैरे योगा मेडी टेशन केलं तर मग काहीतर. होतं मग. त्याचाच विचार चाललंय आता करपतात.
योगा वगैरे म्हणजे त्याच चांगलंय.
हा योगाचे पूर्ण निघते. हे चांगले आहेत केल्यावर.
योगा करून व्यवस्थित डाईट वगैरे फॉलो करा म्हणजे जे चांगले शरीरासाठी ते खायला सुर सुरवात करा वाढेल वजन थोडा असा आराम पण महत्त्वाचा आहे त्याच्यात. बरोबर.
महत्त्वाच हाय.
हॅलो.
हॅलो आ येतोय का?
ह, हा येतोय.
बघूआता योगाचं वगैरे हा. असं आता आपलं एक वजन वाढत नाही मग ठीक आहे. पण सगळ्यांसाठीच योगा चांगलाय.
हो ना. तुमच्या घरी करतात का सगळे योगा?
माझ्या ननंदबाई, माझ्या मिस्टर वगैरे करतात सासूबाई जातात सात वा दररोज जातात माझे वॉकिंगला वगैरे सकाळी सकाळी फिरायला वगैरे जाता जाते फक्त मीच कस सकाळी उठलं की काम वगैरे राहत म्हणलं मला कस दिवसभर तर फिरणं राहच त्याच्यामुळे मी काय त्याच्यात एवढं बघत नाही. ह, ह, ह. मग होत काय? सुरू करायचे पण मला पण आता माझ्यासाठी तरी खूप महत्त्वाचं वेट गेन करणं. हम्,. हम म्हणजे काहीतरी असं टार्गेट ठेवावं लागेल की बाबा आपल्याला वाढवा हा एवढ्या दिवसात तेवढे वजन वाढवायंच असं टार्गेट असेल ना माणसाला की मग माणूस पूर्ण नाहीत रुगं वाढवायच चल द्या चल द्या असं बोलल्यावर होत नाही मग ते काहीच होत नाही. हा. म्हणजे वाढेल, वाढेल अस तसच झालं आता परत जाऊ खाऊन बघितल्या सगळ्या गोष्टी सगळं करून बघितलं आराम करून सगळे म दुपारी जेवल्यानंतर झुपकायची घेते. सगळं करून बघितलं आता. तस माणसाला एक टार्गेट असेल ना माणूस एखादया टास्क सारखं माणूस ते कंम्पलीट करायचेच बाबा आपल्याला एक महिन्यात म्हणलं की करतं.
हो, हो.
बघू आता काय?
तेच व्यवसस्थित म्हणजे फ्रुट वगैरा आणि जे आपले जे पौष्टिक
पौष्टिक डाळी वगैरे जातात ना. ते पण म्हणजे ते पण घेतलं कि व्यवस्थित होतय.
आणि थोडं-थोडं म्हणजे सारखं काहीतरी काहीतरी खात
हो ना तरी वाढत वजन वाढत हो. तस काय आवघड नाही वजन वाढवन मग तुमचं कस वाढत नाही काय माहीत? वाढतच नाही. कितीही काहीही करा मी खूप प्रयत्न कर करून बसले आहे वजन काही वाढत नाही. ह, ह, हा.
मला तर डायट करावा लागतो वजन कमी करण्यासाठी.
हे करायचं नाही. स्वतःच्या शरीरापेक्षा जास्त हे करायचं नाही चालतय करा मग जास्त तर ते म् हां नाही चालते करा मग करते परत मी आणखीन एक कॉल येला मला चालते बाय.